हॅलो? हां बोला.
हां म ती सिप्ला कंपनी ती लिक्विड वगैरे तयार करते ना, का टॅबलेटस् पण तयार करते?
नही लिक्विड, म्हणजे आ
लहान मुलांचे हो हो हो, कारण मी माझ्या मुला च्या औषधींवर बघितलय सिपलाचेच असतात, जनरली.
हां हां तुमचा मुलगा कितवीला ये?
आं? नाही छोटा, म्हणजे तो छोटा होता ना, तेव्हा बघायची ना मी त सिप्लाचेच प्रोडक्ट जास्त, ते डॉक्टर प्रिस्क्राईब करतात.
मधेच आप पल्या लहान बाळांचं, म्हणजे आपलं मेफ्तास पाज त्याच्यानंतर आणि भरपूर तेंची हा तापाचे औषध पा, आपलं कोणत? हां भरपूर, लहान बाळांच आणि मी ज्या मेडी टॅबलेट्स मध्ये पण असत की, म्हणजे आपलं कुठलं तुमचं सर्दीचं टॅबलेट. त्याच्यानंतर आपल्या पित्ताचं काय नसतच, पित्ताचं आपलं ते मॅनकाइंडच जास्त करून असत, त्यांचंच आसत. ते ओमेप्रा झोल तेन, त्या कंपनीच च जास्त करून. असं असत, म आम्हाला कसं ते अं ज्यावेळेला मी सेकंड, मला तर डायरेक्ट सेकंड इअर ला अँडमिशन मिळतं ना, डिप्लोमाला.
हा.
डिप्लोमा झाल्यानंतर, डिग्री ला डायरेक्ट सेकंड इयर ला अँडमिशन भेटंत.
हा हा हा.
हां, म त्यावेेळेला फक्त आम्हाला सेकंड इयर ला काय? किती टॅबलेटच म्हणजे कसं काय करायचं? म्हणजे आम्हाला फार्मास्युटिक्स म्हणुन एक विषय असतोय. म त्याच्यात ते टॅबलेटच म्हणजे आपलं ग्रॅन्युअलस त्याच्यापासनं कशी टॅब्लेट करायची?
नाही बरोबर आहे ते सगळं तुम्हाला शिकवणारच म्हणा आणि नंतर फॅक्टरीमध्ये बरोबर तिथं असते तुमची व्हॅकन्सी नंतर मेडिकल टाकू शकतात
हा आता तरी नवीन सगळं केलंय मुंडेने कि आधी कसं फार्मासिस्ट जरी दुसरे असले तरी कामाला दुसरेच घ्यायचीत म्हणजे आं हा आधी आता होतच की तसं म्हणजे ज्यांना येत होतं त्यांना घ्यायचेत पण आता तर सगळं रूल्स बंद केलेत ना आता जे फार्मासिस्ट आहेत त्यांनीच काम करायचं मेडिकलमध्ये
हो ते घातक पण आहे ना म्हणजे चुकीच्या टॅबलेट्स नाही जायला पाहिजेत.
चुकीच्या टॅब्लेट्स पण देऊ शकतात, आणि त्यांना कुठे एवढं नॉलेज असणार की बाबा हा हेला हे वापरतात, तेला ते वापरतात, आणि एक- एक काना कसं चा त्या कंपनीच लागत, असं जेनेरिक पण असत, ब्रँड पण असत.
हो डॉक्टरांनी ते प्रिस्क्राईब केलेलं तेच घेतलेलं जास्त परफेक्ट पडत ना आपल्याला, ते काय करतात काही मेडिकल वाले, अं हे असच आहे तेच कंटेंट आहे त्याच्यात सांग
हो, हो हा एक वेळेला समजत त्यांच्याकडे नसलच, बाय चान्स ते नसलच टॅबलेट तर दुसर्या कंपनीचे कंटेंट तो असला तर घेऊ शकतोय फक्त कसं असतंय, ग्राम मध्ये थोडाफार प्रॉब्लेम येऊ शकतोय.
मग त्याचा काय प्रॉब्लेम नाही होत ना, कारण छोट्या मुलांना तसं द्यायला पण नाही पाहिजे.
लहान बाळांच आपण काय एवढं म्हणजे रिस्क घ्यायचीच नाही, ज्यांना -त्यांना ते जे ते जे दिले तेच द्यायचं. आपल्या, आपल्याना तेवढं चालू शकते कारण की आपली इम्युनिटी पाॅवर तेवढ बाबा असते की ते सहन करायचे, त्यांच ते एवढं होऊ शकत नाही ना त्यांना.
होय, बरं अजून एक प्रश्न विचारायचा होता मॅडम, बघा मला ना मध्यंतरी आजारी पडले होते ताप, सर्दी, खोकला असच होत व्हायरल इन्स्पे ते म्हणजे पावसात भिजले म्हणून, तर त्या डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेल्या ज्या टॅब्लेट्स होत्या त्या चार प्रकारच्या होत्या त्यात एक ही होती, ऍसिडिटीची असते जनरली नाही का? जनरल फिजिशियन आहेत ते आमच्या फॅमिली डॉक्टर आहेत, तर ह्यावेळी काय झालं त्यांनी खूप पॉवरच्या गोळा दिल्या का काय, आल्यांतर डायरेक्ट झोपच लागायची अक्षरशः आम्ही म्हणजे स्कूलमध्ये पण कस तरी वेळ पाहची, म घरी आल्यावर डायरेक्ट झोप
तुम्हाला, ऐका सर्दीचीजी टॅबलेट असत्या त्याच्यात थोडफार तरी म्हणजे आपण ज्या वेळी खोकल्याचे टॅब्लेट घेतोय त्याच्यात थोडंफार अल्कोहोल म्हणजे आपलं काय असं, म्हणजे आपण रेग्युलरच अल्कोहोल असतय तसं नसतय, जे मॅनुफॅक्चर केलेलं अल्कोहोल असतय. हा
तो थकवा असला बॉडीत तर असं होतं, की पॉवर जास्त असल्यामुळे?
हा ज्या वेळेला आपल्याला एखाद्या गोळीची म्हणजे पाॅवर जास्त असततीया, म्हणजे आता आपल्याला पॅरासिटमॉल देत्यात त्येच्या आधी एम, जी ची पण असत्या, आणि सहाशे एम, जी ची पण असत्या मग आपण जास्त करून आडीचशे एम, जी ची घेतोय ज्या वळेला आप आपली पावर आता इम्युनिटी पॉवर तेवढ्या असली तर आपण ती वापरू शकतोय.
हा हा हा.
जास्त पावरची. पण जास्त करून जरा कमी पावरची वाप रायची. कारण की आपलं म्हणजे बाहेर जाणं होतंय. तेवढी झोप होत नाही. आणि एखाद्या गोळीच जी रिएक्शन असते. ती कंप्लीट आठ तासाची असते.
ओके.
तास आपल्याला त्याच म्हणजे, हे होत असतेय. हा लिक्विड टाईप अस तेय. ते लगेच रिलीज होते बॉडीमध्ये. सगळीकड.
म्हणजे आठ तासानंतर त्याचा इफेक्ट होतो का?
हा गोळीचं. आता आपल्याला डॉक्टर सांगतात गोळी खाल्ली की, थो आठ तासा नंतर दुसरी गोळी घ्या. म्हणजे सकाळी घेतला की, सकाळी लवकर घ्या. मग दुपारी गोळी. कधी कमी पवरचे असले तर. इफेक्ट कंटिन्युअस. हा. आणि आठ त्याच्यानंतर त्याचा दुस म्हणजे, ज्यावेळी आपण गोळी खातो त्याच परत इफेक्ट सुरु होतेय. आणि जास्त करून जास्त करु पेन किलर खायच्या नाहीत. गोळ्या पेन किलर आपल्या बॉडी हा, पेनकिलर आपल्याला बॉडी हे होतात ना. पेन किलर आपल्यासाठी चांगलं नसतं.
हो हो हो. ते किडनी स्टोन वगैरे कशामुळे होतं? जास्त टॅब्लेट्स खाल्ल्यामुळे पण होऊ शकत?
नाय नाय नाय. किडनी स्टोन त्याच्यामुळे कसं होऊ शकतील. आपल्या बॉडीमध्ये ज्यावेळे पाण्याचं प्रमाण कमी असेल त्यामुळेच किडनी स्टोन होऊ शकतात ना. आपण, नाही नाही आपण ज्या वेळेला पाणी पित नाही. म्हणजे आपण जेवण व्यवस्थित. रोजचं काय असतील ते. म्हणजे प्रोटीन पण मिळाला पाहिजे ना बॉडीला. रोज कार्बोहायड्रेट कस मिळून चालतील.
हो. आता माझ्या फॅमिलीमध्ये किडनी स्टोन ऑलमोस्ट सगळ्यांना आहे. बहिल्या, भावाला. आणि आईला सुद्धा. पण मला नाही कारण की माझं पाणी पिण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. मी असं ऑब्झर्व केलं. मी भरपूर पाणी पिते त्याच्यामुळे मला नाही झालं. पण
मला डेलीचे डॉक्टर पण सांगतात. अडीच लिटर, दोन लिटर पाणी बॉडीमध्ये रोजच जायलाच पाहिजे. आता पावसाळ काय तेवढं शक्य नाही. आणि जबरदस्ती पण आपण काही पिऊ शकत नाही तेवढं पाणी. पण डेलीच बाबा आपल्याला एवढं पाणी बॉडीमध्ये जायलाच पाहिजे. अडीच लिटर, दोन लिटर हो हो जायलाच पाहिजे. कारण का तेवढं जर पाणी आपल्याला गेलं. आपल्या बॉडीला तर आपल्याला तिला तर वर्क व्हायला पाहिजे ना. बॉडी आपली.
हो हो हो. पावसाळ्यात नाही गेलं त चाल त ना. म्हणजे मॉइशचर जास्त असत. घाम पण कमी रिलीज होतो.
आपल्याला घाम होतो. घाम जास्त येत य. त्याच्यानंतर बाहेर ऊन पण असतय. आपण ज्या वळेला कुठ री जातोय गावी. म्हणजे कुठेतरी आता तुम्ही पण समरमध्ये जातय. सकाळच्या हेला मॉर्निंग स्कूल ला. येताना दुपारी ऊनच असतय. जास्त करून. मग त्यावेळेला पण आपल्याला थकवा जाणवतोय. त्यावेळेला आपण हेच एनर्जी ड्रिंक पण पिऊ शकतोय ना. हम्म, त्यामुला ते बॉडी
हां, हां
बॉडीला ते सगळं भेटायलाच पाहिजे आपल्या
ह, ह, ह, ह
असं असते त्यामुळे कसं आपण सगळं म्हणजे आपल्या बॉडीला पण ते नुसतं आपल्या जेवणातून जास्त करून सगळं कार्बोहायड्रेटस भेटतात आपल्या बॉडीला म्हणजे हा म्हणजे त्यांना काय फक्त एनर्जी भेटत प्रोटीन बॉडीला भेटतच नाही आपण चणे
विचारायचं होत अजून गहू चपाती आपण जास्त करून खातो
त्याच्यात ना फायबरच मिळतय जास्त करून
प्रोटीन नाही मिळत का
हा आपल्याला जास्त करून त्याच्यान उष्णता पण जास्त होते हम्म आता त्याच्यात शुगर कंटेंट जास्त असते ना आपल्या ज्वारीमध्ये
हा, हा
हम्म आपण ज्या वेळेला दूध दुधा मधन प्रोटीन मिळत त्याच्यानंतर आपण एग्स खातोय एग्स मधून ज्या वेळेला ते आपण व्हाईट खातोय त्याच्यातन आपल्याला प्रोटीन मिळतय त्यानंतर चणे शेंगदाणे, पनीर, चीज ह्याच्यात न सगळ्यात आपल्याला प्रोटीन भेट
हप्त्यातून या थोड्या फार गोष्टी व्हायलाच पाहिजे दोन, तीन दिवस तरी कंटिन्युअस ते खायला पाहिजे ना
हा आपण आता आठ दिवसात ना एकदा तरी खायलाच वाटत दूध तर आपण लहान बाळांना रोजच देतो जेणेकरून त्यांना एनर्जी म्हणजे जास्त काय टिकून राहायला अन आपण दूध हे बाळांना देतोयच हा म्हणजे ते बॉडी साठी बाबा हा गरजेचच आहे ते द्यायलाच पाहिजे लहान बाळांना तरी ब्रेन तरी काम करायला नको त्यांचा
हो पण मॅडम दूध देताना बघा आता ना काय होतं जास्त करून कि आपण हे देतो बघा पिशवीच तर ते पण घात त क ना म्हणजे ते द्यायला नाही पाहिजे
तर मीच सांगतो क मीच रूम वरती दूध आणायची म्हणजे मी रूमवरर राहायला त्यावेळेला आता मध्ये एक पाव उन्हाळ्यामध्ये ठीक आहे की दूध खराब होतय उन्हामुळे ते आता मध्ये जास्त पाऊस पडत होता माझी एक्झाम सुरू होती मी दूध आणलं गरम केलं आणि ठेवलं पाण्यामध्ये पण हा रात्रभर दुसऱ्या दिवशी सकाळी म सगळं दूध खराब झालं म्हणजे पिशवी ते दूध चांगलंच नसतं आपल्याला जास्त आपल्या गावाकडे कस ते डेअरीमध्ये लगेच आणतात म्हणजे काय आम्ही मिक्स करायच्या आधी हा दूध घालतात आपण डेअरी मधन जाऊन आणाय देतोय अन जास्त करून लहान मुलांना गायचं दुध पाजतात ना
हो आता माझ्या कडे ना इकडे थोडस अस गावासारखं वातावरण आहे डेव्हलपिंग एरिया आहे ना तर दूधवाला भेटलाय मला तो दूध ची धार म्हणजे गायीची धार वगैरे काढून आणत असते तर मी सध्या त्याच लावलेलं आहे अ याच्या आधी काय झालं थोड पिश शिवीच वगैरे वापर झालेला आहे तर त्याचा इम्पॅक्ट एवढा काही होणार नाही ना
नाही, नाही काय होत नाही एवढं म्हणजे रेग्युलर कंटिन्यू अस म्हणजे इफेक्ट काही होत नाही आता त्यांनी विकतात म्हटल्यावर पण कस होतय की बाबा म्हणजे रोज-रोज दुध ते देऊन ते बॉडीला काहीच मिळणार नाही ना प्रोटीन आपल्याला पाहिजे.
हा हा हा हा
हा म्हणजे आता शहराकडचे मुल गावाकडचे ते कसे दनकट असतात गावाकडचे. तस इकडचे नसतात ना हा. मग त्यामुळ त्याचा तो इफेक्ट
बघा जस की कॅन्सर वगैरेच प्रमाण वाढलेलं आहे तर मग त्याचा काय प्रॉब्लेम काय आहे तो? काय एवढ वाढत आहे?
आता ते कसं जास्त आता पेन किलर भरपूर खातात जरा काहीतरी दुखल की हां बाबा खाऊ देत.
नाही अस नाही केल पाहिजे हा.
थोडा वेळ का असना खर आपल्याला कमजर झोप लागण्यासाठी दुखतयच ना भरपूर अस सगळ मग त्यावेळी कसं का कर
त्या नेहमी काही लेडीज डोकोदुखीवर पण खातात. तर ते चुकीचं आहे ऍक्च्युली मला नाही आवडत अस घरी आल्यावर भले एक एक्स्ट्रा चहा पीइल मी पण गोळी नाही घेणार.
हम्म म आता मग लोकं कशी करतात जरा काहीतरी दुखलं की चला पेन किलर खाऊया. कमी येत आहे म्हणजे आता पहिल्यासारखं कोण सहणच करत नाही आपलं तेवढं एक. एक्झरसाईज नाही काय नाही सकाळी उठायचं डेली रुटीन तेच तेच. त्यामुळे पण प्रॉब्लेम होऊ शकतो ना सगळा.
हो मॅडम आपला टाइम झालाय मी इकडून एक कॉल करते.
हॅलो